ण कडे दल प परत किो
एक कॉल झाला असेल तर कमप्लेट. हा हा अजून किती कॉल शिलक आहेत तुमची.
तु बला नं.
ह हा हा..
आणि का.
हा नाही मन तुमच्या इथे कोल्हापूरला ते सयाजी हॉटेल एक का आहे ना मोठं.
अ
हं
अ क
ते सयाजी हॉटेल ला कधी गेल का नाही.
नाही त्या हॉटेलला वेळ मिळत नाही मला. वे भळ नाही आहे. ह्याच्यात पण नाही कधी नाही नाही तिकडं नाही कधी.
हम्म सयाजी हॉटेल ला रेट भरपूरयत उत जास्त कोंबापरच.
हजार काय.
एक हजारामध्येध्ये अनलिमिटेड काहीतस्ते्यावर काय पण ख्यायचं. तलं कॉस्टिंग जास्त असते एवढतं.
होयर रई पडते परर्वाडनेक्टरदी.
हा हा हा.
निपक्षरा.
हा लहान पोराशने बघण्यासारखं काय तुमच्या इथं.
लहानपासून कनरी मोच बघाय चांगलाय.
हा हा कनेरी वाट काय जवळ आहे काहीत ना.
काय जवळ येत ना जवळ जा.
म्हणजे कॅनल म्हट तर काय काय असते बघायला.
तर देखाव केला खेडे गावाचा.
ह. ह हा.
स देखाव केला म्ह चांगला बघायच म्हणजे एक असं गावड कसंं तसं. गले जुनेकरर.
हां.
परसर जा जा म्हणजे आपले जनावरच आहे गावाकडचे.
ह हा ज खेळया आवच वाातवरण.
सगळं खेडेगाव केलेय बैल शेती करायला दाखवलय पूर्वी अ ते गावाकड कसे लोक काम करतात ते दाखवलय
हम्
दुकान तेन गावात कसे असतात
हम् हम्
ते सगळं दाखवलय
मग ते तिथ फी कशी असते आता इंटर फी
एका माणसला शंभर रुपये आहे प्रवेश
ह हां
एकट्याला शंभर रुपये बर अरे पण ख दोन तीनटे वातात
होय अ तुमच्या घरात फोर व्हीलर तेन काय आहेत काय
हाय कि
हा हा
हायेत
मग त्यांच काय तसं बिघडलं तर रिपेरिंग तेन करता येतय तूम्हाला
जवळ काय ग्यारेज कुठ असतय जायच शोरूम ला तेन जायाच
ह मेकॅनिकल तुम्हाला काय येतय काय?
येतय कि बऱ्यापैकी अनुभव आहे आता येतय बऱ्यापैकी अनुभव आहे आता
हा हा हा असं टू व्हीलर तेन मधी बंद पडली काय झालं तर
काय तर हुतय फोरव्हिलर काय तर काय झालं करते का आधी मध्ये
हा हा
आलो असतो कधी ना कधी तरी प्रयत्न करायच कधी तर होतय हेनी बग आमचे
होय युनिकॉर्न गाडीचे हे कसं हाय म्हणजे तिच रिस्पॉन्स कस रिपोर्ट कसा आहे त्या गाडीचा
गाडी एक नंबर आहे
होय
भारी वाटत्या गाडी
हम्म आता त्या नवीन गाड्या काढल्यात त्या बरोबर नाही आहेत त्या गाड्या
नाही हलक्या गाड्या काडल्यात एकदम गाडीत काय दमच नाही असं वाटत
त घेणारी माणसच सांगतात ते तिथं इंजिन जरा आवाज जास्त करते वाटत
आवाजाने हलकं मटरैल काढलेय वजनाला सगळ कमी काढले
हा हां
मेंटन जास्त य आहे
हा ते
म्ह
गाडीचं पार्ट लागत असलं तुमच्या इथे दुकान कुठलं चांगलं आहे काय? म्हणजे अस शॉपिंग करायला इनिकॉर्न गाडीचं किंवा अदर
पटेल तेन आहेत की
ह तिथं ओरिजिनल पार्ट मिळतात
होय ओरिजनल मिळतात सगळं
हम हम ह
हा
म्हणजे गाडीचं एकेकांच मॅग मॅगवेल खराब झालय ओ आमच्या गाडीचे एका
मिळते की मिळणार की मिळणार मिळणार ओरिजनल मिळतंय
ओरिजनल मिळते होय
होय होय!
हा हा म्हणजे सिंगल असं मॅगवेल देतात का नाही माहत नाही आपल्याला अजून.
ते काय माहिती नाय त्याच्या जवळ चौकशी कराला पाहिजे.
तर मॅगवेल शक्यतो आणून ठेवत नसतीलच. ते आता ऑर्डर द्यायला सांगणार. हा हा! तुमच्या इथे मग सेकंड हँड मिळतात का नाही मॅगवेल?
सेकंड सेकंड बघायला पाहिजे वर्षा अश्या
हम्म! म तुमची गाडीचं मॉडेल किती हाय?
आमची जुनी आहे दोनहजार तेरांच मॉडेल हाय!
तेव्हाच बोलत होता होय, म आता रिपासिंग जवळ आल असणार की?
होय आणिक तीन वर्ष आणिक तीन वर्ष
हम्म हम्म!
रीपासिंग काढायला दोन वर्षच दोन वर्ष!
दोन वर्ष राहिल्यात होय?
होय दोन हजार सत्तावीस येतीया.
आता गाडी तरी तुमच्या गाडीचे पैसे फिटले असतील दहा पंधरा वर्षे वापरल्यामुळ.
गाडी
गाडीचे पैसे फिटल असतील म्हटलं पंधरा वर्षे वापरल्यामुळ.
होय फिटल पैसे फुटून उशीर झालं पैसे एवढी गाडी वापरलीया.
आता गाडीचा रेट जास्त आहेत. एक एक चाळीस एक एक नव्वद
दीड लाख रुपये!
दीड लाख झालंय काय?
होय!
युनिकॉर्न!
होय आता घ्यायच काय फायदा नाही चांगली पण नाही गाडी.
आता मोबाईलच युद्ध चालू असल्यामुळे मोबाईलच पण रेट वाढलेत आता.
वाढला असणार की!
प्रत्येक मोबाईलच्या पाठीमाग चार हजार पाच हजार आस किंमत रेट वाढल.
वाढल असणार सगळेच वाढले असणार काय राहिलय वाढायच!
ते मग जे रेट होता! ते आता फ्लिपकार्टला पिन जास्त रेट दाखवते त्या मोबाईलची किंमत.
सगळच वाढलय कायच वाढयच राहिलं नाही.
हम्म आता ते युद्ध थांबल्या त्यावेळेस काय खर नाही.
होय! होईल आता हळूहळू कमी येतंय सगळ.
काय युद्ध थांबायची लक्षण दिसणं झालेत अजून. काय माहित आता पेट्रोल दर तर वाढवलेलं हायच. पेट्रोलमध्ये इथनॉल जास्त मिक्स आहे.
होय!
प्युवर पेट्रोल आता कुठं मिळ तय काय तुमच्या इथ म्हणजे असं स्पीड स्पीड पेट्रोल कुठ आहे कोणाला माहित स्पीड पेट्रोल तुमच्या इथं हाय काय?
प्रत्येक पंख असतय, नाय नाय प्रत्येक पंपाला स्पीड असतय. क्वचित कुठल्या तरी नसतंय बाकी सगळ्या असतंय. होय स्पीड पाहिजे म्हणायचं. देतात मग ते!
का त्यांच्याकडे दुसरं ऑप्शन नसते ना तथं एकच असते घालायच
हा असत पंप दुसरा असतो त अस एक साईड ला स्पीड एक साइड ला साधा असते
ह हा हां
दोन साईला असात
मग ते विचारून घालायला पाहिजे स्पीड घातटल्याला बरं आहे गाडीचं काम नाही घेण्यापेक्षा
हो तेच भारी
एक दहा वीस रुपये जास्त जातील, खरं बाकीचे इंजिन काम त काही येणार नाही.
अच्छा
ह हम् स्पीड पेट्रोल आणि ह्याच्यापेक्षा दहा रुपये तरी जास्त असेल रेटात. एकशे वीस आहे का मग फोर व्हीलर मध्ये तर सरच. स्पीड ब्रेटरवर गाठलेलं चांगलं.
चांगलाय खरं खरं ते परवड नाही.
खरे इंजिन काम आल्यावर केवढ्या मोठ काम लागेल ते. याषात ते पेट्रोल काालेलं बरं वरेज पण फरक पडणार. स्पीड पेट्रोल घाठल्यावर स्पीड पेट्रोल घठ- व्हेजमध्ये फरक पडणार इंजिन कामी येणार नाही. घालताना फक्त माघ घाला लागेल, एवढाच विषय एक दोन लिटर कमी येईल. व्हरेज पण तसं पडणार आणि गाडी पण चांगली राहणार. म्हे फोरल मध्ये कधी पण टू व्हीलर मध्ये सोडा कायत किरकोळ म त्याच इंजिन काम नि होऊन जाईल प पोरला शक्यतो विपेटर काटला चांलं का
हो हो तेेतो आहेस.
अ मग त्यामुळे. कारण ते पेट्रोल पंपावर फसवल तर कस होणार
नाही पसत चेकिंग असते ऑडिट असते की.
काय असते.
त्यांचा ऑर्डरट होतय पेट्रोलचा करू शकत नाही. चेकिंग असतय
हा हा हां.
कोण तर चेक केलं आणि गावल तर लय मरत्यात
ह.
का म.
आता फोर व्हीलर मध्ये शक्यतो स्पीड घातलेलंच बरं.
प्रश्न.
तुमच्या इथ मग कस्टमर कधी चालू होतात यायला.
आत साडेसात ल साडेआठ पावणेनव का
स्टार्ट होते.
हो काय सांगता येत नाही कधी पण, तकधी लवकर होतय कधी वेळ होतय
हा हा हा. त्याच्यानंतर मग तुम्हाला टाइम मिळत नसणार, कसं एक तिकडे जायला.
नाही म-
हा हा. रात्री कितीपर्यंत चालू असते मग.
मक् जकरा पण जाण्या असं.
अकरा वाजता लास्ट घ तथपर्यंत तुम्ही कस्टमर घेहात.
हो आ.
हा हा.
अक
मला राऊंड गाडी येते का तिकडे म्हणजे असं
होय चके असत्या बंद करायचं. टायमिंग दिलंय मला अकराचं.
हा हा हां, मला डेली कंटिन्यू गाडी येत्या. डेली कंटिन्यू गाडी येत्या राऊंडची.
नाही कंटिन्यू नाही पण आपण आपल्या हिशोबान राहिल बराच.
हा हा हां.
टाइमिंगा बन
हम्म हम्, आता हॉटेल्स पण भरपूर झाले आता, सगळे बर माण सगळी क माणसात बाहेर जेवायची सवय लागल्या सगळ्या माणसांना. ह्याच्या मागं फक्त कोण बाहेर जाईत नव्हतं जेवायला.
नाही व आता भरपूर लोक बाहेर पडतात, एका रड त तीन-तीन व्हायचं
पहिला माणस म्हणत होतीत महागाई वाढल्या परवडत नाही, परवडत नाही खरं बाहेर कस्टमर भरूर जवायला जाते.
वा. आता तोंडा म्हणजे जिबल तटोल आल्या.
अ पैसे बघत नाहीत आता जास्त बाहेर एन्जॉय करायला माणसं.
हम्म होय. त्यामुळच.
हम्म.
बा काय आणि?
हाय निवांन, मग त वा वाडीला देन कधी बघाय जातंय की नाही वाढडी.
जातोय आधी मध्ये तेवाल तेन पायापड जातोय
हा हा.
हा हा. तिथं पावसाळ्यात पुरं आल्यानंतर ते बुडते ना सगळं.
होय बुडतय आता परवा बुडाल सगळ ते.
हा वाढीच्या इथं.
बुडाल सगळं परवा पण, मागच्या
हा पाऊस आहे काय तिकडं तुमच्या इकडं.
पाऊस आता नाही आत्ता
हां.
काल पण जरा बारीक म च
हा हा हां.
एवढं नाही, बारीक बारीक पडतंय.
त्या पावसाचा बारीक पावसाचा एवढा फरक पडनार नाही सोडा. मोठा पाऊस असला तर मग ते आणि पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते.
होय होय.
आता वाळू उसपा केंद्र बंद झाल्यामुळ, पुराचं प्रमाण वाढलेलं आहे.
नदी खोल नाही ना, नदी खोल नाही.
हा म ते वाळू का काढण्यासाठी परमिशन का देत नसेल सरकार काय माहित.
काय माहित आता त्यांचा, काय अदी खोला पाणी बाहेर येणार नाही पातच्या नदी खोला न